हॅलो.
हॅलो. तिथं सातशे चोवीस पडले सेखंद
कची पज पडले ना. त्याच्याबद
त्याच्यावरचं का?
एकदा कॉल केलीस ना तू.
होय त्याच्यावर मी एकदा नंबर टाकलेला तिथं झिरो आलं.
हा म ते
मग परत मी लावलो कॉल लागलाच नाही.
तिजू ह तिजू लाल एककदा किध म दे का माग
हा.
परवायलीच सांगायलीच मला
केलतं की तो नव्हतास.
हा हा मग ते एक वया गे.
नाही पण ते आत्ता पडलं.
हेज म घेवढ पडलय न.
हा.
ते एक झालत आता कॉल किती ते दुसरं झाल.
हा आता येेतस तिसरं का?
ह.
हम्म हम् ह.
आणि ते परत येते थोड
अता ते म्हणालेच क नाही व्हॅलिडिटीच काय तर ते टास्क संपल्यावर इन केवा ब काय त्यांना मेसेज करायला लागते नवीन टास्क पाहिजे असला तर-
माझं काम कर सता ते क वेल लत बर एके म
तुझा फोन फोन जवळ घे की जरा तो
वक बघले का
हा
हदल तुन मग कॉलेज रालता त्यानंतर एकटा किना टास्क ला
ते फोन कुठे ठेवलंय सांग जरा?
कोण दिसाता एढ कोण प एड घेऊ का.
त आवाज नाही येत नाही.
करेर कोण करेर करतो ना
ठी काय वा आलेल्या अडकाली का?
होय आवाजच येणार नाही. आत्ता या आलाय
देेड गली
हा
एक एकदा क ति चच्याम वला वडून नल पटे ते
हाता आल आहे. हा हा
एक मिनिट म चालू दुसऱ्या कनेक्ट करतो. तेड पण द सकंड करतो
ह
हो
हम् हम
हॅलो
हा बोल
आता याला काय नीट
क यालाय
कायच म्हणजे ते दुसरी्याकडे पण लावलो ग
आत्ता या आलंय
हा आणि ती तुमची मम्मी हॅलो हॅलो क तुमच्या म प कायतरी करलते र
मम्मी
हॅलो हा पचत येत ग
हा काय नाही करत का तुला कोण सांगितलं?
म्हणजे.
चालतंय की
काय विचारलय तुला
ह पतसंस्थेच आणि कुठं काय बँके तेे बचत गटाच तुला म्हणजे असं का विचारला
हम्म विचाराले काय करतेय काय के हा पसमत माहित नव्हतं बकेत गटा विचारय म्हणाय होतं ते पसन चाल त पण
हम्म हम्म
का अस येतमग
हो आपल्याला काय एवढं माहत नाही त्या आपलं तुम्ही ओपन मध्ये जाऊया
ह मी होय नाही नाही स मध्ये
ओबीसी मध्ये का जातीचा दाखला आहे मग तुम्हाला फीका मिळत्या ह
कामा ना
हा अच्छा
होोते की त्याे होत्या का मी जरा होत्या
हा हा आ मी पण आता हे काढवे काय ते एससीबीसी आणि ईडब्ल्यू एस काढायला टाकू दे
डब्ल्यू
हम्म
तुमच कशात येते
ओपन
ओपन मध्ये य ते मग काय एईडब्ल्यूएस लागते ना त्याला काय काय लागते त्याला ईडब्ल्यूएस ला
इईडब्ल्यु एस ला आता आमचं इथं स्वतःच घर नाही आहे
हम्म
मग आम्ही भाड्यान राहते तर भाडे करारपत्र
हम्म
आणि माझ्या शाळा सोडलेला दाखला पप्पांचा शाळा सोडलेला दाखला आणि पप्पांच्या पप्पांचा शाळा सुटलेला दाखला शी लांबड आहेाय ती काय झालं सांग खरं ह काय ते भाडे करारपत्र करायला गेलोय
अच्छा
झालं ते करून आणलो ते स्टॅम्प घ्या हे घ्या ते घ्या
त एल्तरे
लई तथ गेलो टम स्टॅम्प संपलेलं सगळीकडं म्हणजे ते वकिलांच त्याच्यावर लागते स शिक्का
हम्म
ओकिलानच मग ते घेऊन आणि असा एक विषय झाला आधी ईडब्ल्यू एस चालत होत आता एडब्ल्यू एस महाराष्ट्रात नाही आहे ऑल इंडिया मध्ये महाराष्ट्रात चालत नाही
हां
महाराष्ट्रात एसईबीसी आणि सेंट्रलचं असलं तर ईडब्ल्यू एस एसी बीसी
बठे बसी बेसी व
म्हणजे आता मला ऍडमिशन ला काही एससी बीसी लागणार आहे सोड खरां होता असं अ आता हे बँकिंगच्या एक्झाम असल्या क नाही सेंट्रलच्या ते म्हणजे ऑल इंडिया म खूप पण तर मग ते ईडब्ल्यू एस लागू होणार मग तर ते एक असं परीक्षेच फॉर्म हजार रुपये दीड हजार रुपये असते की नाही मग ते तो फॉर्म फॉर्म लावलास तर ते एक चारशे पाचशे म्हणजे असं कमी बसते त्याला मग एवढं घरा लागत नाही हा नाही तर मग होय आणि आम्ही ओपन मधन भरलो तर मग पंधराशे पंधराशेच्या पुढेच जातेस एक फॉर्म भरायला हम्म
रेवटी म
होय
मझ तुमची सी आयडी पण असली की
शे झाली की तवच झाली आमचा
मग निकाल आला असल परत निकाल आलाय
आला की
प्रथमेश बलं ना त्याच्या पण कायच्या निकाल आला त्याला अठ्ठ्याऐंशी पण अठ्याऐंशी काहीतरी म्हणलं पा
सीईटला ह ते कॉलेज मध्ये असं सिटीचा अभ्यास करून घेतात का
त्यांच्या एसआय डी मध्ये
हा नाही रेतो कुठल्या होतात
तेडी तर करून घेत मी येस याला होत ग एसय म्हण तू कुठलं बलेस
तेस म्हणालय
किशोर किशोर लागाय तोजून
आता ना वाटतव ना की एबीसी काय कुठलं
हा हा हा केवायची केवायची नाही केवायचे नवा ह
मला वाटलेलं तू पैसे म्हणणार मी इथ म्हणाल क बिझी का काय काय काय न्यू केवयची
अग कस बी कस बी
केसपी
हा किती अकॅडमीक आहे केती वि
हम्म काय झालंय तू ऍडमिशन
तो ऍडमिशन येलाच बघाला सीएस ला ते बघालाून
शेष ला
कम्प्युटर सायन्स असंच काय तर बघण
हो हो हो
तुला किती पडलं
वावन
आणि किती पाडाला गे तू
असं काय नाही आता आमच्या म्हणजे आमच्या एमबीए ला कस आहे सांग तू सीईटी दिली म लं पाय तला एक मार्क पडला तरी पण चालते
हा म्हजेम बीसेवाणे बीिसेला कस होत माझ्या तसं होत की मला पण थोडेच पडलेलं
हा मजकीे हा
नुसतं तर मी ते लागते ना हा हा वतष ना हम् हम् ते करून घेला म अडमिशन कठणार
टडिकेट टिला कराल रेजिस्ट्रेशन
तिकेटीला मग तिकेटला कॅपरान ला लागणार की
कॅपराऊड लागतात की
त्याॅपोर मध्ये बसा पाहिजे
होय
नाही तर मग पैसे द्यायलाणार की भरपूर
पैसे काय आता मुलींना कमी झाले रे मुलींना फी कमी झाल्या
किती किती किती बजते
म्हणजे आम्हाला तर सव्वीस सांगितलं
आणि ना जे पोर असते त्यांना किती बसते त म तुम्ही
पोरांना पोरांना ऐंशी सांगितल्या
आ म म्हडू तुमचे तुमची पण पी आमच्याकडच काढून घेत असतील वाटाले मला हो तुमने डकणे आ मने डू जास्त ह भारी काम आहे
तुम्हाला परत अ काय ते बी अस भरलं की परत येतात ना थोडीफी
ए बी सि भरलं कि एक
एबीसी भरतंय ते दो ओपन आहे ना तुझो
हो पण कुठे माझ जास्त म्हणजे बसलं तर म्हगे ते काय असते कुठल्या